हॅलो
हां बोला की -
आवाज येतोय काय.
हो येतो की बोला.
हा जेवलासा काय.
जेऊनच तुम्ही.
जेवून आवरून बसले बाळ
ह जोपलाया.
हम्म हम.
तुमची.
एक शाळीस ना आलाय.
हा.
आणि एक झोपलाय.
हा हा.
आता काय चाललंय मग.
काय नाही पाऊस चालू झालाय.
होय आहे का तुमच्या इकडे.
आमच्या इकडे पण आहे की.
होय आमच्याकडे सकाळपासून चालू झालाय.
हां हां. आमच्या इकडे पण सकाळपासूनच चालू झाला आहे
हम मग काय शेतातली कामं चालू झाले असतील.
तरवा काढण्यासाठी गेल्यात बाकीची थोडी कामा व र गेल्यात.
हम्म हम.
सासुबाई आणि आजसासुबाई तरवा कडाय साठी गेले आहे.
हा हा. बाकी सगळी कामावर गेलेत का.
होय.
ह् आमच्यात पण काय ते नाचना मला साठी गेल्यात.
ह हां.
मग ते नांदाय पण गेल्यात लागल.
हां. माणसयेत का कोणी.
हम्म नाही घरातल्या घरातच.
हा हा. आहेत म सगळी बरी.
सगळी बरी आहे तुम्ही.
आम्ही पण आहे सगळी बरीच.
हा.
काय चाललंय मआणि
का नाही निवंत.
हा हा आमचं पण काय नाही निवांतच.
ह मग आज काय केलेलं जेवणाला.
काय नाही सिंपल मटकीची भाजी.
हा.
वांग्याची आमटी भात. आणि भाकरी तुम्ही
आम् दोडका केलेला भाजी. आणि मग हि जी मिक्स मोड्याची आमटी भात आणि भाकरी
हा. ह
म काही नाहीवत
होन वतच
कुठं देवदर्शनाला गेलेला का
नाही प लहान आहे त्यामु कोणते नाही आमच्या इथ जवळच काल गुरुवार होता ना
हा हा
मम चितकाल स्वामींचं जवळ एक मंदिर खूप मोठं आहे
हा
मग तिकड गेलो दुकान आमहीो
हो हो काल गुरुवार होता हा गुरुवार धरताय का तुम्ही
नाही नाही
हो
सोजकीयलाो होटो
ह ह दर्शन घेण्यासाठी
हा दर्शन घेण्यासाठी
काय काम करत आहात का तुम्ही
हो त्याला जरा असं हे बनवून ठेवत आहे
ह्
शेवया
हो तिकट का गोोल
ते कट नाही त्याला गोड जास्त काय देत नाही
होम
उठले की कसा खायला घटलं म्हणजे खेळतो
होर आमच्यात पण मॅगी घुन आलाय
हा
मागकीच सातलं ये नियजन पण तशी नक फक्त पाण्यात शिजवून पाहिजे
हा हा
हो
चांगला आहे ना
मग शेवया तुपात करताय के तेला
खूप थोडं म्हणजे तोठही जास्त नाही वापरवत
हा
खूप हा थोडसं तेल आणि थोडस तूप
हो हो
जाऊन जरासं तेल घालायचं थोडं तूप घालायचं ते तुफात जास्त घातले की खाऊ वाटत नाही ते श्वास यते
हो जास्त वासायच
त्यामुळे मी तू झालंच नाही
म म काय निवत
हो तुम्ही कोणत्या देवदर्शनला गेला होता का नाही
आणि नाही आमचं पण बाळ लहान असल्यामुळे आम्ही पण कुठं जात नाही
हां हां
आता वारी चालू आहे ना त्यामुळे सगळी चाललीयात
होय वारी चालू आहे
ह
मग घरची कोण गेली होती का नाय?
हो सासूबाई गेलेल्या की दोन दिवस गेलेल्या रात्री आल्या दीड ला
मग पोरांना खेळणी वगैरे आणले असतील
नाही काय म्हणजे मी लगेच असं जास्त माणसं होती ना आमचं एक म्हणजे चुलत सासरा आहे म्हणजे वय झालय भरपूर त्यांना शोधण्यातच वेळ गेला त्यांचा नाही
का?
ते म्हणजे कस ही एका रांगेत उभारलीत आणि ते दुसऱ्या म्हणजे ह्याच्यात गेलेत की म्हणजे दुसऱ्या रांगेत गेलो की ही इथेच आहेत म्हणून आणि असं म्हणजे समजले नाही की म्हणजे आप पल्या सोबत आहे असं वाटलं आणि थोड्या वेळने बघितलं तर नव्हतं व शोधण्यात हा होय शोधण्यातच वेळ गेला जवळजवळ दोन तीन तास गेलेत तर ते दर्शन घेऊन झोपलेले
हां.
दर्शन घेऊन निवांत झोपलेले मग त्यासनी झोपल्यावर झोप पूर्ण झाल्यावर उठवले ह
हम्म हम्म.
आणि मग अक्कलकोटला गेली म्हणजे भरपूर गर्दी होती त्यामुळं लवकर सापडले नाहीत आणि वय झाले ओ जास्त
अशा माणसाने न गेलेलेच छान ग बाई
पण कस म्हणजे वारकरी आहे ना म्हणजे त्यांनी माळ वगैरे घातल्या
अह एक कधीतरी आधी मधी जाऊन यावं
कसं म्हणजे त्यांच्या घरातली सगळी गेलेलीत म त्यासनी म्हणजे मेन म्हणजे ते त्यांनीच सांगितले नाही आपण याला जाऊया म्हणून वारीला हा मग त्यामुळे त्यांनाच कस ठेवणार आणि दरवर्षी दर्शन घेऊन येतात ना
आता लय माणसांचं वय झालं की ह्या आषाढी एकादशीला कस जास्त गर्दी असते त्यामुळं लहान मुलं म्हणा किंवा मो
होय आमच्या जाऊबाईंचं बाळ गेलेलं त्यांच्या म्हणजे सा आजी सोबत त्यासनी कुठं दर्शनाला गेल असं झालं येऊपर्यंत म्हणत होत्या आता परत जात नाही परत जात नाही
असंच असत ओ
हं
लहान मुलं असतात ना खूप दमवतात परत वयस्कर माणसांना चालाया येत नाही
होय त्यासनी चाला येत नाही हो
हा असं सगळा प्रॉब्लेम होत त्यामु सगळ्यांनाच अडचण पडते जी संघ गेलेल्या माणसांना पण आणि घरच्या माणसाला पण
होय मग ते त्यामु काय अ नाहीय गावलं नाही त्यासनी प्रसाद फक्त अ ते नृसिंंगवाडी.
हा.
हा तिथे फक्त सगळ्यांनी पेढ घेतलं म्हणजे तसं कस जायचं म्हण. अ. अक्कलकोटला पण गेलेलीत पण यानी म्हणजे पंढरपूर तिथन. त्यासनी शोधत बसलीत त्यामुळे तिथनच पाच वाारदी नाही बाहेर पडायला.
हां हां..
त्यामुळे वेळ झाला सगळं दुकानं वगैरे सगळी बंद झालेली..
हा हा..
जेवायसाठी थांबवलेली गाडी.. पण, कसं म्हणजे त्यांचं हॉटेल म्हणजे बंद झालेलं.. इथनं निघालेली.. तोपर्यंत हिने थांबवलं की आम्हाला म्हणजे जेवन म्हणजे देत, देशीला का म्हणून तिने झुम. आणि भाकरी दिलेली..
हा हा..
. आणि इथं नृसिंंहवाडीत आल्यावर म्हणजे प्रसादच संपलेला सगळा.. भांडी घासालेलीत..
ते वेळ झाला असेल नाही यायला..
हा वेळ झाला त्यासनी त्यामुळं..
हा ह..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
वेळवर, वेळेवर गेले की म्हणजे कसं सगळं आम्ही पण एक वर्ष कणी. मी मागच्या वर्षी ट्रिप काढलेली कसं अद्यानी, मधी असं सहज काढलेली.. आणि.. अ, म्हणजे फक्त लेडीज आम्ही बेचाळीस बायका घेऊन फक्त गेलतो..
हा..
आम्ही, त्यात चौघी जणी असे पुढाकार होतो..
हा..
अनेक आजी.. पाच, पाच, एका बाईला पाच जणी, म्हणजे अशा दहा. अशा बायका एका बाईला दिलत्या वाटून..
हा..
आणि ते बाह्य कुठं, हा ते एक म्हातारी बाईच.. हात सोडून गेली काय कळलंच नाही..
मग सापडली का नाही..
सापडली की, किती उशीर हुडकुतो माता म्हटलं तिचं नाव पुकारा जायचं.. तोपर्यंत तिथं दिसली..
हम आ.
तोवर आमच्याच, तवर पूर्ण आमच्या चक्रश्वर वाढीत.. तुम्ही सांगितले की, अरर सॉरी.. पूर्ण आमच्या गावात कुणी सांगितलं की, अशाशी बाई हरवल्या अशाशी.. पूर्ण गावातून झालं सगळं, पूर्ण गावातल्यांचं पुन्हा आम्हाला.
हां..
काय भानगडी विशय म्हणून..